हां हॅलो.
हा, आला का फोन?
हो हो चालू ते तुम त्यांचा तुमच्या भावाचा आलता ना फोन
हो का.
हा ते दूध आणायचं होतं ना, ते म्हणे दूध आणू का?
हा हा हा
मग पावसात, नाही आत
त्याला सांगायचं होतं का आणायला? हा हा हां
हा
हां उकडायचं नाही का तुमचं, आता बंद केलं का?
नाही हे उकाडाचं आम्ही बंद केलं कारण ते दूध ते अ त्यांचा मुलगा पुण्याला गेला ना राहायला.
हा का.
तर ते म्हणे मी आता मला पण पुण्याला जावं लागत मग मला ना बंद करायचंय म्हणे मी दूध बंद तर तुम्ही मा ते स्वतःहून मलाच करायचं होतं बंद पण ते बरं झालं त्यांनी स्वतःहूनच केलं बंद.
हा ना लय पाण्या सारख दूध देता बाई बर हे उकड्या वाले, हम्म हम्म ह्. हा बोलतिये.
हा. पोरा कंड जाव लाग तर मग मला जाता नाही येत म्हणे इतके वर्ष झाले म्हणे मी अ अ कुठच जात णी म्हणे त्यांचा भाऊ वारला कॅन्सर झाला होता ना त्याच च्या भावाला त्या दुसऱ्या भावाला पण झाला मग ते मुलगा त्यांच्या पूण मुलाला पुण्याला नोकरी लागली.
हा का.
कोथरूडला का कुठ तरी आहे म्हणत होते ते राहायला मग म्हणे मी तिकड जायचंय मग त्यांनी दूध बंद केलं बरं म्हंटलं मग काय बोलणार आहे आपण, हय का नाही आणि आम्हाला पण बंद करायचं होतं कारण ते दूध बरोबर नव्हतं ना पातळ होतं. ते, ते आणून सुद्धा आम्हाला परत दुध आणावं लागायचं घट्ट वाल. मग म्हटलं जाऊ दे इतक्या वर्ष कशापासूनल दिल त म्हंटलं तुमच्या आईन लावलेलंय.
कोण. हे लहान आसता चा दूधवाला होता. आम्ही लावला मग इकड घर बर नवीन घर घेतलं मग तवा इकडे द्यायला लागला आणि मध्ये मध्ये मध्ये कधी यायचा कधी यायचा नाही, कधी मध्ये कधी किती वाजता यायचा मग बाहेर जायच्या वेळे आम्हाला कणटाळा यायचा त्याच्याकरता थांबा रे करार रे मग आम्ही बंदच करून टाकलं, मग हे पण बाहेरूनच आणता प्रभामधून. आता पर्वाचं दूध आणलं ते प्रवामधून तर नासून गेलं आव. मी म्हणले कुठून आणता मग तुम्ही दूध?
आमही आमच्या इथ ते क्रिष्ण धवल म्हणून आहे ना त्याच्याकडून आणतो दूध, तर अ त्याच्याकडे एक साठ
ते दूध खराब झालं माझं.
साठ रुपयाचंय एक सत्तर रुपयाचय दूध मग ते स त्तरच खूप घट्ट दूध असतना. त ते आपल्याला दोन दिवस आडीच दिवस जात एक लिटर दूध
सातून एकदा आणलं ना आमचा चहा होतो हा कधी घेतो कधी नई घेत दोन दोन लिटर आणून टाक तय पण मग मध्येच आता हे असं झालं म्हटलं आता काय करा त्या दुधाच तस पातीलं पडलेलय. आं हां. हां असं फाटलं ते ते आव मग मी म्हटले एवढं मोठं गॅस नास तो तसंच ठेवून दिलं मी.
फा फाटलं नाही का ते.
फाटलं.
हा मग लिंबू थोडं टाक ना दोन थेंब.
आजून लिंबू टाकू त्याच्यात?
हा लिंबू टाकल्यावर पांढरं शुभ्र पनीर तयार होईल ना.
हा ब ते आंबट नाही लागणार का? आंबट नाही लागणार?
नाही नाही थोडसं आर्ध लिंब बू टाका दोन चार थेंब कारण मग त्या आणि उकळा मग त्याच्याने मग त्याच्याने काय होईल दूध आहे ना दूध दूध सारखं दुध नाही पाणी होणार पाणी अस पांढर शु शुभ्र हिरावं सारव थोडस असं पाणी बाजूलं होत. आणि म अ हे म अ दुधाच दुधाचा भाग आहे ना वेगळा होईल पनीर सारखं घट घट्ट घट्ट असे गोळे गोळे होतील ते अं असं त्याला कपडा ठेवायचा नाही तर मग चाळणी असेल तुमच्याकडे तर चाळणी ठेवायची.
अवो चाळणीतून बी नई गळत ना ते मी चाळणीतूनच गाळून पाहायच. केल प्रयत्न पण ते त्याचे लच्छी लच्छी अशे बारीक, बारीक, बारीक
मग पातला कपडा असतो ना पतला कपडा आपला ज आस्तरचा वगैरे पातला तसा ठेवायचा पातेल्यावरन आणि पाणी ओताय ओतायचं मग ते घट्ट निघतं त्याला कपड्यानी बांधायचं त्याला.
हां.
हां आणि त्याच्या त्याच्यावर वजन ठेवायचं हम्म.
मी काय केलं फ्रीजमध्ये उचलून ठीवून दिलं बाकीचं दिलं फेकून. तसच पडलंय ते. मी आता तुम्हाला तेच विचारणार होते तर तुम्ही विषय काढलात. दुधाचा म्हणल आता एवढं दोन लि टर दूध आय पाह म्हणलं आता काय करा काय कराव. पहा काय म्हणे दे फेकून. म्हणे म्हणलं नाही रे थांबे मी मामीला विचारते, म्हणलं काय करायचं असं ती करते म्हणलं काही ना काही.
पनीर करायचं नाही तर मग त्याचं हे पण होतं ना छान अ पेढा पण होतो छान त्याचा दुधाची पावडर आहे का तुमच्याकडे हा मग काय करायचं
ये आणि हे पण आहे आमच्याकडे एसन्स पण पडलेले हे. ये आइसक्रीम चे कस्टर्ड पावडर.
गुलाबजामुन पण होतात त्याचे मग ते तुम्हाला नाही जमणार. न त्यापेक्षायेना त्याला चांगलं मळून घ्या हाताने चांगलं तुप थोडस टाकायचं आणि त्याला चांगलं मळायचं. आणि मग अ आपली दुधाची पावडर असते ना हूं
ती पण टाकायची त्याच्यात उकळताना टाकायची का बाहेर काढताना टाकायची?
नाही नाही मग कढईमध्ये काय करायचं आधी ते मळून त्याला चांगले त्याच्या गाठी सगळे मोडायच्या.
हा आता मी दूधासान थांबा मला काही कळलं नाही आधी काय करायचं दूध उकळायला ठेवून देते फ्रीजमधून. मग ते फाट टलेलंच आहे थोडस हा मग त्याच्यात लिंबू घालायचा हा मग?
तुम्हाला ते त्यात मलाय हे प हे
साय पण आहे त्याच्यामध्ये तूप पण येतं असं पिवळ पिवळ वरती.
तूप नाही ते. मग तुम्हाला त्याला पेड्यासारखं वगैरे करायचं असेल तर तसं नाही तर मग पनीर होत असेल तर पनीर करा.
हा मग काय आता समजा ते दूध फाटल्यानंतर मग काय करू?
त्याला कपडा ठेवाय का मग पातेल्यावर कपडा ठेवा. आणि त्याला ओता त्याच्यात पाणी स खाली निघाल आणि वरवर त सगळं घट्ट गोळा राहील हम्म.
हा मग ते राहिलं की त्याला कपड्यानी दाबून असं आपली पोटली कशी बांधत तशी घट्ट घट्ट बांधायची.
रुमालच घ्यावा लागेल मला हात रुमाल हा.
पनीर आहे ना त्याला चांगलं मळायचं. आणि त्यात पिठी साखर थोडीशी दुधाची पावडर वगैरे टाकून त्याला अ पिठी साखर नंतर टाकायची आधी नाही करायचं आधी चांगलं त्याला बारीक हातानी मळून घ्या आणि कढईमध्ये
हा मळून घ्या आणि कडईमध्ये नाही का चांगलं तूप टाका थोड दोन चमचे जास्त नाही टाकायचं तूप थोडंसं तूप टाकायचं. पनीर टाकायचं. आणि ते हलवायचं आणि त्यात दुधाची पावडर टाकायची. दोन चार चमचे आणि ती पण हलवायची चांगली नाही मळताना नका टाकू मळून घ्या मळून घ्या आधी त्याला सॉफ्ट
हा.
त्याची गाठी गुठी मोळून घ्या. आणि मग नंतर त्याला कडईमध्ये चांगल तूप टाकल ना ते पनीर टाका आणि दुधाची पावडर टाकून हालवून घ्या चांगलं मग हालत आल्या त्याला हे व्हाय लागलं ना मग त्याला बारीक पिठ्ठी साखर पी पिठ्ठी साखर ते किती आहे त्याच्या प्रमाणानुसार त्याच्या अर्धी पिठ्ठी साखर टाक
चांगलं वाटी भरये आओ ते. गोळा खाली व एवढ मोठा वाटी भरये.
हा मग ते आणि नंतर त्याचा हाताने हे करून गोळे तयार करा. पेड्यासारखं पेढा तयार होऊन जा
आणि रसगुल्ले? तुम्ही म्हणे रसगुल्ले बी होता
रसगुल्ल्याला मग ते उकळत्या पाण्यामध्ये साखर टाकावं लागतं. गोल गोल करून ते मळून घेतलं ना. रसगुल्ले करायचे असल हे दुधाचे पावडर वगैरे काही नाही टाकायची त्याच्यात.
मग तसेच करायचे. होता का ते गोट्ट गोळा?
चांगलं मळायचं आणि त्याचे गोळे हाताने चांगल्या हातात थोडस तूप घ्यायचं आणि त्याचे गोल गोल हाताला तूप लावून थोडस चम्मच भर तुपामध्ये त्याला चांगलं हाय करून सगळ गोळा आणि त्याचे असे छोटे छोटे रसगुल्ले सारखे गोळे तयार करा. गुलाबजामुन सारखे आणि मग पाण्यामध्ये ना नाही पाण्यामध्ये ना साखर टाकावं लागतं. उकळत पाणी झालं ना. त्यात थोडं दोन तीन चमचे साखर टाकायची.
पाण्यामध्ये साखर टाकून मग काय करायचं त्याचं?
हे गोळ्या आहे न गोळा केलेला तो टाकायचा. मग तो असा फुगून वर अस मोठा होतो. हम्म
का? गुलाबजामुन सारखं पाक म्हणा ना पाक मग तुम्ही पाकात टाका. हा का. पण आधी गरम पाण्यात टाकायचं असतं म्हणत ते
उकळत्या पाण्यामध्ये गोळे सोडावं लागतात. त्यात साखर टाकावं लागते त्या पाण्यामध्ये ते उकळत्या पाण्यात साखर असली तर गोळा
ती आणि पाकात बी टाकाव लागतं परत?
पाक पाक वेगळा करायचा असतो. मग ते पाकातले असतात ना रसगुल्ले
आणि साखरीचं ते आपण गरम पाणी करतो त्याच्यात बी साखर
त्यात दोन चमचे टाकायचे जास्त नाही थोडी टाक टाकायचं म्हणजे त्याला चिकटपणा येतो आणि ते फुटत नाही. हा
मी काय समजत होते कि ते तुम्ही हा पाक तयार करताय का तो पाक तयार करताय म्हणजे इकड पाक बी वेगळा आणि त्याच्यात ते साखरीचं पाणी बी वेगळं
त्याला चांगलं ग्लास, द दोन ग्लास पाणी, अर्ध पातेल पाण्यामध्ये त्याला उकळावं लागल, त्यात थोडीशी साखर टाकायची. दोन चार चमचे चहाला आपण कसं टाकतो. थोडीशी साखर ते साखरी सारखं झा पाण्यामध्ये असा चिकट पणा आला ना तर तो गोळा टाकल्यावर हा रसगुल्लेचा फुटत नाही तो म आख्खा तयार होतो असा.
हा ना. बरं झालं मला सांगितल. आता मी ते करून पाहते. हा ना.
ह काही सोडा पण टाकता वाटतं त्याच्यात. काय माहित, का सोडा नका टाकू बाई फट फुटेल नाही तर. हा ते
हा सोड्याने ते अहो, टम तर होतं. पण ते सोड्याने, बातत नाही का?
नाही, नाही. सोडा नका टाकू. ते गुलाबजामुनला टाकायचं. ह्याला नाही टाकायचं. ते नायी. ते काय होत? ते फुगून असं, गोल मोठा असं चिकट तयार होतं आणि मग तुम्ही ते म अ रसगुल्ल्याचा पाक जरा पातळच अस. त्यात टाकलं ना, मग कुटत नायी. आणि त्याला असं, लवचिकपणा येतो. रबरासारखा.
करून बघितलीय घरी.
नाही मला करायचे, मी नाही केले. मला ते पनीर त्या भाजीलाच पनीर लागतं. म्हणून मी, करतच नाही तसलं. आणि हे पोरगं नाही, खात नाही, एवढं गोड. त्याला नाही आवडत. त्याला तिखट आवडतं.
सोणे, प्रणित आता एवढं मोठं दूध फाटस्तोर म्हणे, तू गुलाबजामून कर म्हणे. ते रसगुल्ले गुलाबजामुन - गुलाबजामुन म्हणतोय. मनल अरे, गुलाबजामुनला खावा राप आप लाग तोय. रसगुल्लेला साखं. आताड्या चीतड्या
चालल ना? त्यात.
कसे गुलाबजामन होतील? खव्यासारखं थोडी दूध येते? फाटलेल दूध ये ना, वैणी.
हा दोन - तीन प्रकारे करू शकतो, आपण. पेडा - पेडा पण हो तो. गुलाबजाम करायचा असल, तर मग मैदा टाकावा लागल. मिल्क पावडर
ते म ल आमची लाईट गेली होती. आणि त्याच्यामध्ये आंबट ते याची चटणी ठेवली होती. आंबटाचे ए जे न ते द लाईट गेल्यामुळ दमट याच्या न दुध
नाही, लायटीमुळच खराब ते झालं. तुम्ही आत ठेवलं नसल दूध, तापल्या - तापल्या. हम्. लगेच
मी, रात्री तापवलं, अन् मग ठेवलं. अन् सकाळी लाईट गेली. अन् ती आली, दुपारी पाच वाजता. सकाळपासून लाईट गेलेली होती, आमच्याकडं. अन् ते दूध गेलं फाटून. चहा करून बघितला, तर चहा फूटला. म्हणलं, आता काय कराव? परत तापवलं- तापवलं. अवो, फाटलं ना! शेवटी मग मी थून दुधाची बॅग मागवली मग. काय करू? सकाळी त्यांना चहाला. दूध फाटून गेलं म्हंटलं, बाबा आ पण सकाळ, तापून बघितलं, तर ते सगळं पाणी - पाणी व्हायला लागलं. म्हनल, आता काय करू याचं? काय करू? म्हणून